हेल
हॅलो अरे बाबा तुमचा आवाज नव्हता येत होता ना मला आता येथ मला क्लियर मी बारा मिनिट पर्यंत हॅलो हॅलोच करत होतो.
मी पण हॅलो हॅलो चल मी बघितलं म्हटलं.
आणि कॉ कॉल कट करत होतो तर तिथे रद्द म्हणून येत होत नाव. म्हण रद्द केेला तर हा कॉलच आपला वेस्टेड जाईल. म्हणून म्हटलं बारा मिनिटापर्यंत हॅलो हॅलो करा. असचछा
हॅलो हॅलो करत बसले मी पण ते लाईट गेली ना आणि मी वायफायवरर कनेक्ट केलं होत अ्. नाही लाईट गेली वायफाय बंद पडलं आणि मोबाईल डाटा मी ऑन करायच विसरून गेले. हम् नाहीतर मग लाईट गेली. कि मोबाईलचा डाटा चाल राहता बंद पडलं होत त्याच्यामुळे झालं ते
बरोबर. वाईफ हा मी पण तेच मला असं वाटलं की तिकडे नेट नेटवर्क गेलं कधी कधी होते ना म्हंटलं होऊ शकते बाई ईकडच पण मी इथे तर म्हटलं कवरेज तर फुल आहे बा असं झाला हेय कोणता आहे एअरटेल की जिवो
पता नाही भावान बसून दिलं जिओच नाही एरटेलचा
चांगलं
हा येटेलच आहे जिओच छान आहे पण
काय म्हटलं
जिओचं वायफाय छान आहे मावशीकडे आहे ते
हा स्पीड चांगली आहे जीओ पेक्षा
हा
पण आता कस झा माझी आ एटेलच होती मीं कंपनीमध्ये होतो तेव्हा मग त्याला जिओमध्ये गेला जिओचा पण नेटवर्क मग बेस एल सिम घेतली होती वन इयर साठी तर ते बीएस ए एल मध्येच निळाला
हम्म हम् हम्
असा
हम् तुमचं काय झालं मग ते नाईट शिफ्टचं
हा ते नाही नाही नाही अ ओ टी करत होत मग ओव्हर टाईम तर ते फोरमॅन होते जे इंजिनियर लोक तर अंकित देखो यार होंगा तुम्हाारा द घंटा या एक घंटा तुम करोगे तर एक छुट्टी त मी लिहि जाईन बले मी तोच विचार करतो ते म्हटले एका तासाची आपल्याला एक सुट्टी मिळते तर मग म्हंटलं टेन्शनच नाही ना आपला तेवढा वेळ पण वाचतो आणि आपला तेवढा चार्जेस पण वाचून जातो म्हणटलं म ठीक आहे तर मग से करत होतो मग कधी आठ कधी नऊ साडे नऊ पर्यंत घरी आलोय मग तेवढा सुट्ट मग वीकली मी फक्त माहित आहे का तीन ते चार दिवस जातो होत बस बाकी तीन दिवस घरी तर काही वाटलंच नाही आपण चिंपन के केलं म्हणून आणि तेव्हा पेमेंट पण कमी होता ना आम्हला आपन चिप्साठीठी आणि गव्हर्नमेंटचं होतं म्हणून मला करावं लागलं ते नाही आता मी पण काही करणार नव्हतो
हो ना
मग ते याला घरी की कपडे वेगळे तेव्हा कोरोना पण पिरियड सुरू होता कपडे मग वेगळे मग ं पाण्यानी धुवा आपणच धुवा बर आपणच धुवा आपणच करा सगळं अस पूर्ण आपणच करा मग पुन्हा
कि बस टेन्शनचंच काम होतं करोना मध्ये करोना म खूप हे भयानकच काम होतं
ह मग घरी याला तर पुन्हा आधी मग गरम पाण्यानी गुडल्या करा सगळं सगळं वॉश करा ह पणच एक तास त्याच्यामध्ये मग
तेव्हा लोकांना खूप हायजेनिक पाडलं
हा मघ आंघोळ वगैरे करून मग जातो दादूला पकडा आणि हि मग त्याच्या माग रात्रभर जागा तेच काम इकडे झोपत होती म्हणून मला काही त्रास नव्हता
ह ह
आणि वीकली मला तीन दिवस तीन ते चारच दिवस जात होतो मी तर मग येड्या कस नव्हता मला अस
पण काम चालूच होत तेव्हा आहे ना
हा काम ल सुध मी म्हणजे दोन मोंथ गेलो नाही मी आधी मी बस अपडाऊन करायचं होतं तिथे रूम वगैरे वीच्यारले तर अडीच ते तीन हजार रुपये रूम त्याच्यामध्ये कं तिथून कंपनी पाच किलोमीटर त्या गावामधनं तीन ते पाच किलोमीटर मग जायचा वेगळा लंबाव आणि मग आणखी डीपींचा विचारला तर साडेतीन हजार म्हंटलं चार आणि तीन सात आणि हजार दोन हजार म्हटला म्हंटलं पेमेंट असाच चालला बाबा माझा आणि मग बाईक घेतली मी तेव्हा असंच
अच्छा हा
ता तावा तावा ममध्ये नाही रे बाबा आता बाईक घेतल्याच पाहिजे आणि काम होतेच कोरोनामध्ये कोणी देत नव्हते बाईक तर मग घेतली मी तर मग तिच्यानेच अपडाऊन करत होतो मी
हम्म
अच्छा
बाईक घेतली की तेवढं काम पण सोपं होत ना जायचं म्हटलं की बस न खूप हे होते त्रास होतय
मग वन इयर माझ्या बाईकनीच निघाला एक मिनिट एक मिनिट
हो
हॅलो
हा
हा बोला
छान झालं वाटल तुमचं वन इयर ना अपडाऊन अपडाऊन करण्याचं
हम् आणि मला आधीपासून ट्रॅव्हलिंग आवडते ना हा आणि तेी पण बाईकनी
हा छान वाटतेय बाईक न मस्त
आपलं टेन्शन कोणाला सांगायच नाही कोणाला काही नाही चुपचाप काढायची बाग आणि नाही निघून जायच
इत रास
आणि मग लँग टूर वर गेलं तर मग एसी वाली मग कार पाहिजे हा मग तो सीझन मग कोणता पण वेदर चेंज झाला तरी चालेल पण एसी वली पाहिजे लॉंग टूर ला पण ते सीट ते बनलंच आहे माझा आणि दोनदा मी कोरोनामध्ये ओडिसाला पण गेलो ताईचं लग्न झालं दोन हजार एकोणीस मध्ये नोव्हेंबर मध्ये तर तिला आम्ही कोरोनामध्येध्ये सोडून दिलं दोन हजार वीस ला
हा हा हा
तर हो दोन हजार वीस लाच पकड म्हणजे तिसऱ्या चौथ्या महिन्यामध्ये म्हणजे तेव्हा स्टार्टिंगच होती तेव्हा कारणी सोडून दिला तेव्हापासून मग चांगलंच झाला कारणी जा कारणी वापस या दोनदा गेल मग गोळी झाला इत ना
हा ना ते असं का असतो का कि कार वगैरे चेंज करायचं काम पडलं होतं का कितीच
नाही नाही तीच मी फक्त जो ना म्हणजे भाऊजीनी पाठवली तिथे कार त्यांच्या मित्रांची त्याला मी म्हंटलं पाहि तर आता ते त्याला माहित आहे की आणी म्हणजे भाऊजीला माहित आहे का आणी थोडं हे आहे होन या कामामध्ये तर त्याचा मला नंबर दिला तर त्यांनी तेव्हा पास कढव लागत होते आपल्याला कुठे जायचं ठीके त्याला म्हटलं आपल्याला तीन स्ट्रेट जायचाय आणि तीन स्ट्रेट वापस यायचाय त्यांनी महाराष्ट्र कडून तर वर्मिशन घेऊन घेतली होती आणि तेव्हा देऊन देन पण दिली पण प्रॉब्लेम होताच छात छत्तीसगड आणि ओडिसा तर म्हंटलं तू मला टाक कमेंट पाठव आणि आम्ही जाणार आहे कितीथ भाऊजीचं लहान भाऊ ताई मी आणि ड्रायव्हर आम्ही चार लोक जाणारे होतो त्यां मला डॉक्यमेंट पाठवू शक तिच्या प मग प्ले स्टोरवररून डाऊनलड केला तिथून परमिशन मिळाली मला दोन दिवसानंतर
हम हम हम
मग ते झालं आणि परमिशन जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मी छत्तीसगड मध्ये पण अप्य नव्हतो करू शकत. तर छत्तीसगडची परमिशन घ्यायच्या वेळेस तो काय म्हणते ड्रायव्हर दादा म्हणते तू नको करूणते मला सगळ माती आहे म्हणते मी एवढं ट्रॅव्हिंग करत आो. मी करतो म्हणते माई म्हणलं. तू करत आहे मग प्रॉपरली कर असं नाही्यायला पाहिजे तिथे जाऊन वेटिंग नाही व्हायला पाहिजे बा आणि मला ते आवडतं नाही वेटीगवाल काम, नाही नाही आता तु टेश ण मी करतो म्हण मग त्यां करायला पाहिजे ना त्याला परमिशनच नाही. आणि उद्या जायच्या आहेत त्यांनी आज अप्लाय केला ते चार दिवस आपले वे ट गेले ना मग मग दिीमाा नाही होईन कािथ जाऊन सांगितलं पण नाही घरी सुद्धा ते जेव्हा आ ला मॉर्निंग ला आले ते साडेआठपर्यंत पोहचून गेले होते ते वडेगावला नागपूरवरून
हम हम हम हम
ते मॉर्निंग क्लास निघाले होते मग दिमाग खराब झाला होतार खूप मग तिथ कसं म्हण रिक्वेस्ट विक्वेट त करून बोललो आम्ही की दिदीक ोडण आहे असं तसं. हे नाही नाहीच म्हणत होते म्हटलं परमिशन येतात. िस आम्ही ओडिसा बांड्री वर पोहोचलोतो पवणे तीन ला
बापरे
मग तिथे दाखवलं त्यांना आणि बरं झाला का तो म्हणजे हे नाही बघितलं महाराष्ट्रातच आहे म्हणून ठीक आहे म्हणजे जाऊ म्हणत. बाई किसम दहा ते पंधरा मिनिट गेले आमच्या तिथे असं झालं म्हंटलं भाई चांगले काम आहे तुझे हो ना पण मी सांगितलं नाही आणि कोरोनामध्ये म्हणजे मी मी तेव्हा पण खूप फिरलो बरा. इथून तिथे तिथून तिथे तर मला सगळं माहित होत आणि माझे रूममेट तर पोलिसवाले होते ते बरोबर मला ब म पा हो कोणाला पणयचं राहि करा म्हण आपण फलो करत होतो आणि ऐय तयारच. नाहीर तिथे पण तसच मी त्याला म्हंटलं की आपण मी त्याला म्हटलं क आता कसं आहे मला ट्रॅव्हलिंग मध्ये मग चहा कंटिन्यू पाहिजेच पाहिजे. तर त्याला इथे सम नाही इथे चांगली नाही मिळत तिथे चांगली नाही मिळत असं. तसं भाई म्हणलं तुला काय करायचंय तू तर पेत नाही ना म्हणलं तुला कॉफी पाहिजे. त कॉफी सहा तून मी पैसे देऊन राालून तुला तर मागत नाही म्हटलं मी केली. तर गाडी तो ऐकतच नव्हत. तर मग भाऊजीला लावला फोन भाऊजी म्हटलं पहा नाही तर मग इथून मी दुसरी बाईक कार अरेंज करतो म्हटले याला जाऊ द्या म्हंटला मग भाऊजीने त्याला गरम दिलं तरी पण तो आपलीच हे करत होता शहानपणा म्हंटलं कस भाऊजी करू का आणि आपले कॉन्टॅक्ट आहेत तेवढे नाही नाही आणकेत म्हण. ते राह दे म्हणते आणखी प्रॉब्लेम होईल म्हणते मग तू तर करून टाकशील म्हणते मग आमच्यामध्ये वादविवाद स्पर्धा सुरू होईल म्हणते. ते् मग त्याला कस तस झळलं बाबा दोन दिवस चोवीस तास
बापरे
लाववा लागला आणि तिथे नाही का ओडिसामध्येध्ये एक प्रॉब्लेम अशी झाली. अ तिथे आम्ही साडेतीीन ला का याच्यामध्ये हॉटेलमध्येध्ये गाडी लावली म्हणजे बुक पण लागली होती सका कडसाकडची वेळ होती आणि म्हटलं चहा पण नेऊन देऊ‌. इिथे नाही का हा महाराष्ट्र प बसिंग आहे कोरोनाला कय बग जाऊ बग जाऊ बग जाओ. प्रे मही होणला. ते सहा आसणा वरती भेटत मग एक टर्निंग पॉईंट होता. ड्रायव्हर त्याला म्हटलं गाडी थांबव थांबंवायला हाली मं म्हणलं थांबवते का नाय मग तू तूच म्हणलं तू थांबवत आहे की नाय म्हंटलं मग थोडंचं हा थांबवंली म्हटलं भैया चाय चायीये लेकिन म्हणलं हंम महाराष्ट्रासे आये हे म्हणला नही मिया आजाऊ म्हणते उतना कुछ सेडाक नहीे है म्हणते म्हणजे व्यवस्थित होता तो पर्सन मग त्याय ति ते चहा घेतली आम्ही मग पार्सल पण घेतली आम्ही थर्मास होता आमच्याकडे तर आणि मग साडेआठ ला तिथे पोहोचलो जिथे जायचं होतं जाजपूर म्हणून हाय.
हं हं हं
ते पोहोचलो तिथे पण काय झालं आता लोकेशन तर आपण पाठवून देतो व्हॉट्सअप वर पण प्रॉपर लो केशन माहिती नाय होत ना आजूबाजूला आपण जातो. म तिथे काय गल्ली मध्ये आम्ही गाडी म्हणजे गाडी टाकली तर ते पण एक अंकल नाय का तिथे शॉप मधीच होते तिकडे शॉप लवकर ओपन होते बरा अ सहा ते र दुपारी बारापर्यंत शॉप राहते ओपन मग चार ते रात्रीपर्यंत
हं हं
मंग ते आप कोरोना आला की आजावं म ग जाओ मग जाऊ मग जाओ हा ना म्हणला इत आणि त्यांची लँग्वेज एकदम भारी आहे बरं ओडिया लँग्वेज ते एकदम समजत पण नव्हती हा बघा ना तुम्ही गुगल सर्च करून. म म्हणलं आता कसं कस कसं काय हा मग भाऊजी म्हटलं तुम्ही लवकर या इथे काय समजत नाय म्हटलं नाय त म्हट मी व्हिडिओ कॉल करतो तुम्ही मला हा रूट सांगा म्हटलं म एक ते पण निघाले बाईक नी आणि मी पण व्हिडओ कॉल सोबत मग मधात मी आलो ना मग घरी गेलो असं झालं खूप भारी गेले ते दोन तास हाव पण नाही ना जसं आता तुम्ही जसं माझ्या एरियामध्ये आलं मी तुम्हाला सांगितलं त ऐकायला पाहिजे ना तुम्ही ते पण ऐकत नाय आता मग दिमागाच दही नाय होणार का.
नाहीतर काय हो तेच
असं
माझ्या पप्पाला इथन नागपूरला जायचं होतं तेव्हा कार ठरवली होती आम्ही तर ते ड्रायव्हर बिचारा छान होता.
हॅलो
माझे पप्पा ला नागपूरला जाय
तुमचा आवाज कटतय म्हंटला हॅलो हा बोला
बापरे कीती उश फिरावा -आसा आता येतंय का आवाज? एक मिनिट हा लाईट आलं हा बोला बोला- हा लाईट आली. म माझ्या पप्पाला पण म्हटलं कोरोनाच्या टाईमात